हा येतोय आवाज? हॅलो. हा
हॅलो हा सुरुवातीचे काही सेकंड कनेक्ट होत नाही बर का लवकर.
हो आवाज येत नाही आणि असं वाटत की मग फेल गेला की काय कॉल.
हो खरंच आहे ना मगाशी मी एका मैत्रिणीशी बोलत होते. तेव्हा पण त्यांचा वाटत ना, एकाच वेळेस दोन तीन कॉल त्यांना येत होते तेव्हा असंच त्यांच. कट होत होता माझा आवाजच नव्हता जात त्यांना. आणि खूप प्रॉब्लेम होत होता आणि रिंग्जचा प्रॉब्लेम. हो त्यात रेंजचा प्रॉब्लेम आहे आज. आता अजूनही पाऊस भरलेलाच आहे सगळीकडे अजून पण येईलच.
त सं मस्त जायचं कदम डबा वगैरे बघायला.
चालेल जाऊया चला एकदाच. सगळ्यांनी ग्रुप करू आता मैत्रिणी मैत्रिणी मग जाऊ खरंच असं पावसाळ्यात खूप. छान असेल असं धबधब्या डोंगरा ठिकाणी असं हे.
नाही असं वाटत तर खूप पण ते पाणी वगैरे खू ''--'' खूप बघितलं ना की भीती वाटते जरा.
भीती वाटते हो काही काही असे खूप. हो मोठे मोठे धबधबे असतात ते ते नको वाटतात का बघायला. छोटे छोटे काही नाही वाटतो पण तिथे निसरळ असतो खूप ते. क मिसड्यामुळे ते वाहून जायचं वगैरे ते मधी. त पाहिलं गेलंय ना तेव्हापासून तिकडे जायचं म्हटलं तरी भीती वाट ''--'' ते ते आणि लहान मुलं असले की मग नकोच वाटत तिथे जायला.
तेच ना आणि आता नाही काय एवढ्यात कितीतरी आपल्याला बातम्या.
हो हो, खरंच आहे ना,
मुलं घरी न सांगता जातात. हम्म, मुलं घरी ना सांगता जातात. पोहायला जातात पाण्यात उतरतात कोणी पाय निसटून पडत. किती घरच्यांना ते दुःख.
किती दुःख खरंच आहे ना ते मग त्यांची मजा करायला जातात. ते पण हे असा असे अपघात आणि घरचे बिचाऱ्यांनी काय करावं नंतर.
अ,
त्यापेक्षा न गेलेलं बरं असं वाटत.
खरंच आहे.
तेच ना माझी मुलगी लागली कधीची मागे हो. खरी गोष्ट आहे तेच ना. ते असं करायला जा म्हणजे आहे तुम्ही आनंद घ्या पण लांबून घ्या. नुसत बघा उत्तर ''--'' पाण्यात कि मग ते पण त्रासय ते ना, ते मध्ये केदार केदारनाथला बघितलं ना केवढं ते दोन हजार बारा साली. केवढं ते प्रलय आला होता. खूप असते किती जीव घेण्या. किती जणांचे जीव गेले बिचारे घराच्या घर कोसळली तिथे तर.
अ हम्म,
की मग हम्म, तुम्ही कसं आता उपास झाल्यानंतर मग. हो खरं आहे. तेच ना, आता तुमची पण तयारी सुरू होईल ना, गणेशोत्सव वगैरे.
हो.
काय तुम्ही कसं साजरा करता. हा हा हा,
अ दहा आता पूर्वी कसं होतं आमच्या बिल्डिंगमध्ये पण असं आम्ही अ प्रत्येकाच्या घरी आरती असायची. एक एक दिवस ठरलेला असायचा. आता नाही ते तेवढं केलं जात नाही तर मग तेव्हा छान वाटायचं असं आज ह्याच्याकडे आरती आज त्याच्याकडे मग ह्याच्याकडे काय असेल प्रसादाला
हो मग बिल्डिंगमध्ये सगळेजण एकत्र छान वाटत असेल ना,
हो छान वाटत ते खरं पण आता काय कोणाला वेळ नसतो. चार पाचच डोकी येतात. मग ते असं हळूहळू करत बंदच पडलं ते.
हो ते एकदा साजरां करायचा तर मग सगळे जण आले पाहिजेत बरोबर.
हो त पूर्वी मंडळाचं वगैरे किती छान ना,
हो आता खूप सार्वजनिक रूप झालंय हो. पण असं तेच ना,
हा,
आताच्या आता तसं नाही होत काही आता नुसतं हे सामूहिकला नुसतं आता राजकारणासारखंच करून टाकलं त्यांनी पण असं नाही होत एवढं आता आता लालबागचा राजा हो किती हे अस चपळ मग त्याच नुसतं नाव झालंय गर्दी तर इतकी कि एक धड दर्शनही उभं राहून मिळत नाही तिथं मग त्यात पेक्षा आता गणपती देव आहे तो सगळीकडे एकसारखाच आहे ना, तुम्ही घरी राहून दर्शन घ्या. पण आता ते तिकडे कसं आता ते त्याला हे झालंय ना आता नवस नवसाला पावणारा त्यामुळे तिथे इतकी गर्दी राहते. हम्म, तिथे खूपच म्हणजे आज आता सकाळी नंबर लावला तर तेच तुमचा दुसऱ्या दिवशी सकाळी नंबर लागतो.
इतकी गर्दी असते तिथे.
आणि तिथे मोठमोठे अभिनेते नेते पण येतात ना दर्शनासाठी.
हो हो हो. ते आले का त्यांना अगदी पुढे दर्शन असतं. आपल्यासारखे साधारण माणसं गेली का मग अगदी नुसत्या अक्षरशः ढकलतात चला चला चला पुढं पुढं व्हा. मग
ते काय सगळीकडेच असतं.
हम्म, आता कुठं सगळीकडे जिथे जाऊ आता बालाजी चं नाव झालंय पण किती तिथे पण असंच, आपल्या शिर्डीला वगैरे कुठेही असंच. दर्शन अगदी मस्त घ्यायचं म्हणून गेलोय म्हणून घ्यायचं असं होतं तिथे. दर्शन असं होतच नाही सगळीकडे. ते कोल्हापूरला वगैरे पण मध्ये आम्ही गेलो. त तिथेही असंच गर्दी खूप गर्दी त्यामुळे गर्दीमुळे त्यां त्यांचही बरोबर आहे. त्यांना असं मॅनेज करायला त्रासदायक होत ना. एवढी स गळी गर्दी असली का. ते पण नाही एवढ मॅनेज
पण त्याच्यामुळे ना एक बाजारीकरण येतं मग त्या हेला.
हो खरी गोष्ट आहेत. त्यामुळे असं जायचं म्हटलं का देवदर्शनाला कि, नाही ना. असा विचार करावा लागतो की, गर्दी असेल ह्या वेळात नको जायला. आता गर्दी तेच म्हटलं, मग तेच की आता कुठल्याही वेळेत जा गर्दी ही राहतेच राहते. गर्दी असणारच आहे आता कुठे गेलं तर,
आता उन्हाळ्याच्या सुट्टयांमध्ये तर जास्तच असते.
हो. मग ह्या वर्षी किती गरम होत. तरी तरी असं वाटलं होतं की नसेल एवढी गर्दी तरी ह्यावर्षी पण आम्ही आत्ता इथे गेलो होतो वेंगलूरला. कोकणात गेलो होतो. वेंगुर्ल ला, गणपतीपुळे असं आम्ही केलं होत. कोल्हापूर, हॅलो, येतोय आवाज? हा कोल्हापूर ला गेलो. मग वेंगुर ला गेलो. तिथे फिरलो आणि मग दोन वर्षापूर्वी गेलो होतो. मग तिथे आम्हाला आवडल होत ते. ह्या वर्षी पण ठरवलं की, तिथेच जायचं. मग तिथेच गेलो होतो. आणि गणपतीत पुळेला गेलो होतो. तिथ खूप म्हणजे खूप सुंदर बीच आहे तिथला हे गेल्यावरती छान वाटलं. मुलं खूप खेळले मुलांनी खूप एन्जॉय केला आमच्या. चांगलं वाटलं तिथे. गाण्या राहायची वगैरे पण छान व्यवथा हो तिथे. खूप छान आहे असं. दर्शन तर इतकं मस्त अगदी समोर बसून गणपतीचं दर्शन झालं. हम्म, छान होत ते. हो तिथे असं असं नाही केलं की, चला चला चला चला असं म्हणजे, छान दर्शन मिळालं. समोर छान होत.
काय काही ठिकाणी आहे खूप शिस्त आहे.
हा शेगावला त्या मनाने पोकळस म्हणून जात. खूप प्रसन्न होत. हो हो. तिथे तर अगदी म्हणजे खूप अशी स्थळ छान, स्वच्छता पण खूप आहे तिथे.
हो. खूपच आणि जेवण वगैरे प्रसादालयमध्ये पण खूप सुंदर असतं. हो ना.
आणि किती आदरीने बोलतात ते.
हम्म. तुम्ही तुम्ही गेले?
हो. मी पण असं हो गणपतीपुळे, अक्कलकोट शेगाव शेगावला पण जाऊन आले. ह खूप छान वाटत तिथे. हो. पण,
हॅलो.
अक्कलकोटला पण खूप छान आहे. पण गर्दी तिथलं पहाटेचा अभिषेक वगैरे, केला ना तर खूप छान वाटतं. प्रसन्न वाटत तेव्हा. म्हणजे, आम्हाला वाटलं होतं की पहाटेच्या अभिषेकाला काही एवढी गर्दी नसेल पण काही नाही बापरे ते पण एवढं फुल होत हम्म म्हणजे खूप येतात भक्तीनी लोक आणि करतात पण तेवढं.
हो खरंय खरंय खूप छान असत तिथ. मला प आवडे तिकडे असं जायला छान वाटतय.
हो. गाणगापूर पण झालंय पण असं धावती भेट म्हणजे ते म्हणतात ना कि कि ते कुठले आठ तिर्थ यत त्याच दर्शन किंवा तिथे स्नान झाल्याशिवाय काही उपयोग नाही ते अजून काही झालेलं नाहीये.
ते कुठलय ओ?
गाणगापूरच्या जवळपासच आहेत ती आठ तिर्थ नाव नाही आठवत ते मला. पण ती करावी असं म्हणतात पण काय आता सगळंच साधायचं अस त त्याच्यामुळे सगळीकडे नुसती धावती भेट होते.
हो बरोबर आहे एक तर आपल्याकडे दिवस कमी असतात ते दोन तीन दिवसात काय आपल्याला पूर्ण करायच तेवढं पूर्ण करायचं असतं ते पण झालं पाहिजे बरोबर.
हो. आता एखाद्या वेळेस फक्त गाणगापूरच करायचं आणि ती आठ ही तीर्थ करायची म्हणजे मग झालं पूर्ण.
हा हो बरोबर एक तर एकच केलं ना म्हणजे मग होत.
हा हा. तिथे पण आता तो भस्माचा डोंगर आहे ना तो पण आता काही राहिला नाहीे म्हणजे असं.
नाही का हो आधी पूर्वी खूप छान भस माझे आजोबा आणायचे तिकडनं.
ह आता एवढा नाही राहिलाय तो हम्म.
हा ते पूर्ण सपाटच झालं असेल मग आता ते देतात? तर काय असतं मग ते ते इथं भस्म असतच ना?
हा भस्मसारखंच असतं ते पण पूर्वी कस अस प्रॉपर डोंगरच होता त्याचा. आता नाही राहिलय तसं काही.
नाही काय मग आता ते उदबत्तीची रक्षा म्हणून देत असतील भस्म समजून असं. कारण ते आदिता भस्म म्हणजे हा हा. अच्छा.
काही दिवसांनी तेच करावं लागणार आहे त्यांना.
हो खरी गोष्ट आहे तेच न.
तसंच ते कुरवपूर वगैरे पण छान आहे म्हणतात तुम्ही बघितलंय ते?
हो का. नाही नाही ना माझं नाही जाणं झालं तिकडे? गुरवपूर त्याच बाजूला आहे का गाणगापूर वगैरे?
नाही तिकडे आंध्रच्या तिकडे य ते. गुरवपूरला जाताना नदी ओलांडून जावी लागते.
कुठे कुठे आवाज ब्रेक झाला होता तुमचा मध्ये.
कुरवपूर ना आंध्र प्रदेश कडे येत.
हो का अच्छा अच्छा.
तिथे असं नदी ओलांडून म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचं आहेे ते मे दत्तांचेच अवतार आहेत ते.
हा.
हम्म.
बरं खरंच जा एकदा असं करावें अशी तीर्थस्थान. आपल्याला, अ महाराष्ट्राची माहिती पाहिजे सगळीकडची देवस्थानांची माहिती आपल्याला हवी खरी? त्याच्याशिवाय आपल्यालाही कळत नाही हाव खरं आहे खर आहे. हम्म अहं, चालेल मी आता हा कट करते मग तुम्हाला करते. परत
हो हो चालेल.
हो ओके.
ओ.